क
हण्या खुशी आहे
मी पण छान आहे अगं आज काय करता आहेस तू
काय नाही आज अभ्यास कर करत होते पण वेळेचे नियम नसल्यामुळे काही विषय राहिले
हो का अगं वेळेचे नियोजन खूप जास्त महत्त्वाचे असतात पहिले ते बनवायला पाहिजे आपल्याला.
हो पण ते नेहमी नाही ना
हो अगदी बरोबर म्हटलं नेहमी पाडता येत नाही. पण सुरुवाती सुरुवातीला तर कठीण वाटत पण सवय झाली की सगळं सोपं अ लागतं ना आपल्याला.
हो तू तुझा दिवस कसा प्लॅन करतेस.
मी तर सकाळी उठल्यावर दिवसभरातील कामाची यादी बनवून घेते आणि त्या त्यानंतर सगळं काम करते.
अच्छा म्हणजे का
हो अगदी बरोबर म्हटल टूडू लिस्ट बनवते मी. आणि त्यामुडे कोणतेही काम विसरत नाही. छान प्रकारे होतात सगडे कामं
हो खरंच कल्पना तुझी
हो अगदी बरोबर म्हंटलं तू वेळेचे नियोजन केल्यामुळे तर अभ्यास घरकाम आणि आराम अस या साठी वेड अ खूप बरोबर मिळतो ना.
हो माझ्याकडून मोबाईलमध्ये
हो का आणि माझ्या बाबतीतही त्याचच होतं पण आता मी मोबाईल वापरण्याची वेळ ठरवली आहे त्यामध्येच मी फोन वापरते आणि जास्त वापरत नाही
अच्छा त्यामुळे काही फरक पडला का त्यात
हो खूप जास्त फरक पडला अभ्यासावर जास् लक्ष केंद्रित करता येत आहे आता मला
अच्छा वेडच नियोजन केल्यामुळे असं काहीतरी आहे का.
हो नक्कीच अगदी बरोबर म्हंटलंय तू अ वेळेच जेव्हा नियोजन केल केला ना तर त्यामुळे ताण कमी होतो आणि शेवटच्या क्षणी घाई होत नाही आपल्याला.
हो बरोबर बोल परीक्षा इनौडिबल तर खूप उपयोग होतो इनौडिबल
हो अगदी बरोबर म्हटलं तू परीक्षेच्या वेळी तर खूप जास्त उपयोग होता याचा. रोज थोडा अभ्यास केला की अ परीक्षा सोपी वाटते ना आपल्याला म्हणूनच
हो विद्यार्थ्यांसाठी जास्त आहे.
हो अगदी बरोबर म्हंटलं तू आणि फक्त विद्यार्थ्यांसाठी नाही तर प्रत्येकासाठी वेळेच वेळेचे महत्त्व खूप जास्त आहे ना. जसं बघ आता डॉक्टर झाली, नर्स, शिक्षक आणि ऑफिसमध्ये काम करणारे जे व्यक्त ते असतात व्यावसायिक सगळ्यांनाच वेड महत्त्व असतो ना
हो बरोबर
हो आणि उशीर करण्याची सवय अनेक अ संधी ग गमावते. त्यामुडेही उशीर जास्त केला नाही पाहिजे ना तुला काय वाटतं?
हो खरंच आगामी मुल मुलाखतीला पोहचते
हो अगदी बरोबर म्हटलं तू आणि मग काय झालं.
मग तर माझी संधीच गेली ग.
हो का म्हणूनच तर म्हणतात ना गेलेली वेळ परत येत नाही म्हणूनच अ जे सगळे काम आहेत ना ते वेळ्यापूर्वीच केलेले बरे आहे.
हो अगदी बरोबर -टलं तू
हो मला तर असं वाटते की वेळ म्हणजे जीवनच आहे आपलं.
हो दिवसात सगड्यांना चोवीस तासच मिडतात
हो सगळ्यांना चोवीस तासच मिळतात पण त्या चोवीस तासांचा उपयोग को-कोण कसा करतो यावर य-यश अ अवलंबून असत ना तुला काय वाटतं.
हो तू तर बरो-र बोल्लीस चोवीस ता- सर्वांनाच मिळतो पण हे त्याव- त- ते चोवीस तास बरोबर उपयोगित पाळाय- हे आपल्यावर अवलंबून असत. तर तू इनौडिबल साठी किती वेळ देतेस.
मी तर दररोज तीन ते चार तास देते अभ्यासासाठी
अच्छा मध्ये मध्ये विश्रांती इनौडिबल का मग
हो मध्ये मध्ये विश-विश्रांती मी घेते. प्रत्येक तासानंतर दहा मिनिटाचा ब्रेक घेते मी. त्यामुडे कंटाडा येत नाही ना मला म्हणूनच
हो बरोबर आहे त्यामुळेच कंटाळा नाहीयेत अगदी बरोबर बोललीस तू.
हो आणि वेडेचे नियोजन केड्यामुळे आत्मविश्वासही वाढते.
हो कारण आपली इनौडिबल वेळेवर होतात ना म्हणून.
आपले काम वेळेवर झाले न की आपल्यालाही बरं वाटतं आणि आत्मविश्वास वाढते. मला तर आता रोज वेळापत्रक बनवायचं आहे मला असं वाटते की रोजच बनवायला पाहिजे
हो वेळापत्रक बनवायला पाहिजे सकाळी उठण्याची वे इनौडिबल झोपण्याची वेळ नि
हो अगदी बरोबर म्हटलं तू अ झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित ठेवा. ठेवला ठेवलीच पाहिजे त्यामुळे आरोग्यही चांगलं राहतं ना आपलं. त्यामुळेच
हो त्यांसाठीही ठेव थोडं
हो व्यायामसाठी वेळ देते आणि मोबाईल वापरही कमी करते.
इनौडीबल अच्छा सोशल मीडिया साठी ठराविक वेळ पुरेसा आहे.
हो आता अभ्यास करताना मोबाईल सायलेंटच ठेवेन मला असं वाटतं कि मोबाईल जास्त वापरला नाही पाहिजे जेव्हा आपण अभ्यास करत आहो तेव्हा.
हो बरोबर छान बोललीस तु.
हो आणि वेळेचे नियोजन केल्यामुळे तर ध्येय वाटणं सोपं होतं आणि आत्मविश्वासही वाढत ना आपला आणि आपण काही काम लवकर करू शकतो
हो तू बरोबर इनौडिबल स मोठ इनौडिबल ध्येय इनौडिबल लहान त्यामध्ये इनौडिबल येते
हो अगदी बरोबर म्हंटलं तू जे मोठे ध्येय आहेत ना लहान लहान टप्प्यामध्येच पूर्ण करता येतात. आणि घरातली कामं वेळेवरच होतात त्यामुळे ते चांगलं चांगली गोष्ट आहे ना.
हॅलो
हो आणि मला तर असं वाटतं की कुटुंबा साठी वेळ मिळते आपल्याला
हो बरोबर हो अजून काय म्हणतेस ह वेळेचे नियोजन केेळल्यामुळे ध्यानाण्या सोपते
हो आणि आनंदी जीवन जगण्यासाठी म महत्वा आहे ना मला तर असं वाटते कि मित्र मैत्रणींसाठी वेळ देता येतात देता येते आणि आराम
ह
ह होऊन जाते म्हणजे वेळेचे नियोजन म्हणजे फक्त काम नाही ना
हो मित्रमैत्रींनाही वेळ देता येतो त्यामुळे तर
हो आणि मला तर असं वाटते की मी आजपासून वेळेची किंमत समजूनच घेईन
हो प्रत्येक मिनिटला असते असं मला वाटत
हो अगदी बरोबर म्हंटलं तू प्रत्येक मिनिट मौल्यवान असतं आणि वेळ वाया घालव आयुष्य वाया घालवणं आहे.
म्हणूनच आज चांगल्या सवयी लाव
हो चांगल्या सवयी लावायलाच हवी.
हो उद्यापासून सकाळी उठायचं.
हो आणि दिवसाच नियोजन लिहायचं. आणि वेळापत्र कि बनवायचं
ह कोणती काम पूर्ण झाली ते तपा तपासायचं ज्या हिशोबाने पुढच्या वेळे बरोबर बनवू शकतो.
हो अगदी बरोबर म्हंटलं तू त्यामुळे स्वतःमध्ये सुधारता करता येते ना. आणि आत्मविश्वासही वाढते तुला काय वाटतं?
हो अगदी बरोबर आज तुझ्याकडून चांगल्या शिकायला मिळत मला
हो हो मलाही तुझ्याशी बोलून खूप जास्त आनंद मिळला. आणि गोष्टी शिकायला मिळाल्या.
हो क कसा उपयोग करत तू वेळेला.
अ मी तर म्हणजे- वेळापत्रक बनवते आणि अ असं वेडेची किंमत समजून आता घेणार आहे मी म्हणजे वेडेचे नियोजन कसे केले पाहिजे ते अ पाहणार आहे.
हो हे खूप चांगली सवय आहे आपण दोघी पण ही सवय लावू छान.
हो आणि मोबाईलचा वापर कमी करेन सोशल मीडिया साठी ठराविक वेळ पुरेसे आहे ना म्हणूनच.
हूं बरोबर बोलली तू आपल्या मैत्रींनाही वेड देता येतो आपल्याला. म्हणजे वेडेचं नियोजन म्हणजे फक्त काही आहे.
हो आणि सकाडी बरोबर व्यायामही केला पाहिजे तर तेही करणार.
चल तुला बोलुन मला खूप छान वाटलं ठेवते मी.
हो.